काही नेपे काम करसे
बाई आम इथलं पाऊस जाऊ राहिला हो आम्हालाही शेतात जायचं सुचू दवई ना नाही
आवाज नाही ना का तुझं
येतोय का आताा
ल बारीक आवाज येतोय
तुमचा फोनचा आवाज बाजूने वाढून घ्या ना माझा फुलाच आवाज हॅलो? येऊ राहिलाय का? हॅलो हां बोला. बाई आमच्या इथे लई पाऊस चालू आहे. आम्हांला शेतात जायचं ते बी होईना नाही आमच्याकडून.
मं
आता बघू कसं काय काय नाही कारण आता सकाळपासून शेतात जायचं होत टाइम तर निघून गेला आता बारा वाजत आले दुपारच्या भाकरी ची वेळ होउन गेली तरी बी अजून भाकर तू तुकडा नाही भेटेले आम्हांला खायला. मग काय करू जर शेत ती नाही केली तर मग कसं खायला भेटल आम्हांला.
हां ना ते तर आहे पण मग आता पावसाच काय काम करणार पावसाच काय काम करणार ये.
सारे पिकं तोडाव लागतील ना, आता ते सारे झोपून गेलेलेय.
झोपून गेले खराब झाले अजून. पाऊस थांबू पाऊस थांबू देन मग कर.
तेच बघू म्हणलं, आता काय करू काही नाही ते डोक चालना नाही माझ. लं आता बघती बाया बी भेटू नाही राहिल्या. पावसा पाण्याच्या त्या बि येत नाही, त्या बि येत नाही, भाव खाऊ राहिल्या पैसे मागू राहिले एवढे पैसे कुठं आपल्याकडे द्यायला.
हा का,
काय करावा काय कळ नाही, किती घेतात बायका? बाई मी त्यांना पाचशे रुपये सांगितले ते अठराशे रुपये म्हणू राहिल्या. हा पावसापाण्याच म्हणे आमच्या डोक त्याला पाऊस लागतो ऊन लागत.
हा तिकडून स्पीकर मोठा कर गं, आवाज का येना?
फुल्ल आहे आमचा आवाज इथ रेंजचा प्रॉब्लेम असलं ओ. खेड गावात रेंज नाई येत ना लवकर.
हा का,
ह अ.
काय माहित जरा, लय आवाजचं कमी येऊ राहिला आता.
नाही बाई माझ्या इकडे येऊ राहिला, तुमचा आवाज बरोबर.
हा पण मग, मला कमीच आवाज येतोय बोल.
असंच होत असल, ते खेडे गावा मधी ना असं
हा रेंजचा प्रॉब्लेम असेल ना.
आमचे इथ लवकर हे नाही ना हो, काय बोलता त्याला ते. मोठे मोठे टावर. आमच्या इथं लय दूर दूरला टावरं हाय, इथं नाही जवळ.
हा का, ह. काय भाजी काय केली?
सईपाकचं नाही करेले, कालचचं भाकर पडेले ती खावा लागलं आता. दणक्याचं करायचं आहे.
ठेचा.
हा ना, बाई पुरे घरात पाणी पाणी होऊन गेलेले माझ्या काय करावा?
हा ना, बांधून घे ना बाई घर. घर बांधून घेना, पैसे देेतना आता सरकार.
काही नाही आमचं नाव नाही येवून रायलं, त्याच्या मधी झालं ते बी करून झालं होतं.
कंप्लेन करा ना, तुम्ही म्हणा आम
ते लोकमधल्या मध्येच पैसे खाऊन घेऊ राहिले,
हा बाई तेेत मधल्यामध्येध्येच पैसे खात
मीने दहा वेळा आफिस ला चक्रा मार चक्रा मार केला दोनशे रुपयांची रिक्त रिक्षा करून जात होते शेवटी मिनी बी सोडून दिलं म्हटलं जाऊ दे काय वणाहर नाही काही नाही काही फायदा नाही म्हटलं मग
हा का
मग काय करू सांग बरं आता तुम्हीच
गाई म्हशी असल ना
हाय त्यांना बी लईव हे झालेले ताप आलेला आहे त्यांना पावसामु
मग डॉक्टरला बोलू ना
अ पावसा एवढं डॉक्टरने म्हणायला नाही यायला म्हणे तुम्हाला रिक्षा कवा लागेल. म्हणे माझ्यासाठी स्पिशल मी त्या रिक्षा तेल या्यायचे जायचे पैसे तुम्ही द्यायचे म्हणे
हा का
मग काय परवडल, ते आम्हाला रिक्षाचे पैसे बी आम्ही द्यायचे दवाखान्याचा बी खर्च करायचा अच्छा वरुंगळ औषध बी आम्हीच आणायचे
हा
आणि त फुकटचे वरून पैसे घेऊन जाईल.
बई
क्ष जाऊी मरुदे म्हटली एखादी कोरशींची गोळी तून टाक दिल्या
हा
पडला तर पडला फरक नाही तर मग जाऊन दे बाई मग काय करू आता
इंजेक्शन राहता
अ म्हणसलंते काय तरी ते भुसा भासामध्ये ते थोडीशी कोरसिंची गोळी नाही का मिक्स कर द्या ते बुकटी करून म्हे तिला पड तर पड फरक सर्दी बी वयल तिला हा ना ब काय काय करू मी आता सांगा बरं माय डोक्याला किती तान ये
झाडाचं आंबा काढलं झाडायचं सगळं
हा आमचा आंबा निघून गेला पावसानी हो का आणि काही अशा बाग बाग माणस वती त्यांनी कणी कोणी घेऊन गेले. ते आम्हाला पाहिजे पाहिजे ते का कर्या पाहिजेव्हत्यार्या म्ह ै झाड बी पाव वारानी पुर पडून गेले ते बाकीच्या बाहेरच्या बाया येऊन ते बी घेऊन गेले ह का तू घातलं का नाही बाई मला लोहांचच नाही घालता येत ते एका मावशीला विचारलं काल तर ती काय वगळं सांगायला लागली माला काय कल नव्हत ते मी सांगते तुला लोच कस हा सांगा सांगा अगं आधी कैऱ्या फोडून घे.
त्याला ना हळद लाव, मीठ लाव
हां
आणि ए अर्धा एक तास साठी तसच ठेवते तर पाणी सुटलं का पाणी काढून फेकून दे. कैऱ्या थोडा सा फॅन कली सुकट ठेव.
हा
नंतर मग तेल गरम करायला ठेव एक किलो. त्याच्यानंतर दोन आयत्या पुड्या आणून घे. मसा मसाल्याच्या रामबंदूच्या आणायच्या.
रामबंधूच्या बरं.
नाही तर मग याच्या आणायच्या बेडेकरच्या. हा मग त्या पुड्या आणायच्या आणि मोहरीची दान आणि लवंग, मिरि आन काही हिंग आन, बडीशोफ आन.
हा.
आणि मग बडीशोफ बारीक कर थोडी मेथ्या थोड्याशा टाक तेलामध्ये सगळं मग असं गोलगोल-गोलगोल लावून घ्यायचं तिखट, मीठ, हळद, मोहरी. त्यात मीठ
हा.
ताटामध्ये गोल, गोल, गोल, गोल करून लाव तेल गरम झालं का गार कर.
हा.
गार केलं का थोडस गरम राहील थोडस अ हिशोबाने तेल टाकायचं त्याच्यात डाळीमध्ये, त्या मसाल्यात. आणि मस्त
मस्त हलवायच. हा का? हा. म ते गार करायला ठेवून दयायच फॅन खाली. हा हा
मग त्याच्यानंतर म कैरीतल ते सुकल्या का त्याच्या म कालायचं मडक्यात भरून ठेवून द्यायचं.
हा, तसच कराव लागल मग आता. हो ना. एवढ भारी लोनच होत. दोन वर्ष टीकत बाई ते. नाही बाई आमचं मी तर कधी करेलच नाही मला येतच नाही करता.
हा का.
हम्म.
हम्म.
काय म्हणता अजून मग तुमच्या गावाला हाय का पाऊस बीऊस?
हा पाऊस ब खूप आहे पाऊस. मी काय म्हलते थोडस लोनचं आहे ना माझ्याकडं जुन ते घेऊन जाते का बाई तू? थोडस लोनचं आहे माझ्याकडे जुन घेऊन जाते का?
बाई पावसा मुळ येन नाही होत हे मावशी मलाच यायचं तुमच्या घरी.
म
आता बघल पाऊस थांबला की येईल ना. एकतर रिक्षाला बी दोनशे रुपये लागतात अन पुढून तुमच्या इथं बस बी भेटत नाही.
ठेऊ का नको ते लोणचं मग? ठेऊ का लोणचं?
हा लोणचं ठेवा मी आली ना कधी तर घेऊन जाईल नाही तर मग कोणाला बी पाठवून देईल तिकड. कोणी येणार असाल ना तुमच्या घराकडं तर मग त्यांना सांग
हा.
ठिवा बघू मग झालं तर घेऊन जाईल नाही झालं तर मग दुसरं कोणाला देऊन टाका तुम्ही.
हा चालेल ना.
कारण माझ जमत नाही आवती इकडे येण कारण मला शेतीच्या कामातच एवढा वेळ होऊन जातो
बरं मी चा आली का घेऊन येईल मग एखाद्या वेळेस
बरं चालेल तुम्ही या ना आमच्या इकडं कधी आता खेडेगावात मग तुम्ही घरी मग तुम्ही गरीबाच्या घरी राहू नाही शकत का थोडस
अग हा पण तुझ्या घरी जागा निवडून नाई बसायला पाण्यात बसू
नाही मी थोडा स्वच्छ करून देईन ना तुम्हाला तुमचे पाय बि लावा गरिबांच्या च्या घराला आमच्या
हा ग हा बाई येईल पण तुझं चांगलं कोरडं होऊ दे पाऊस थोडा कमी होऊ दे मग मी येते
पाऊस बरं मी तस सांगेल तुम्हाला पाऊस कमी झाला का मावशी तुम्ही या म्हणून असं तसं
पोर काय करतात तुझे
काय नाही जाता अशेच हिंडत नुसती वाऱ्या वर
शाळेत बीळेत घातलं का नाही त्या पोरांना
नाय ते छोटाले हेत ना अजून आजुन शाळेत नाही जात ते नाही नाही
आता मोठे एक करायचं त्यांना शाळेत घाल बर का चांगलं शिकव पोर
इथं इंग्लिश मीडियम ची फी डायरेक्ट दोन लाख रुपये सांगायला लागले तिकडं खेड्याच्या तिकडं पुढं जाऊन शाळा आहे शहरात
दोन लाख रुपये फी सांगितली त्यांनी
कानाला लावल फोनला बरोबर आवाजच येईना
आवाज येऊ राहिलाय ना
ह
चालेल मग ठेऊ का
नाही ना ग
नको मग काय म्हणता अजून बोला
हा ना लगेच कुठ ठेवती हा ठेव ठेव चालेल चालेल ठेव हा बाय ह बाय कोणती बाय